हॅलो येतोय का आवाज.
हो येतोय.
बोला ना ताईकाय म्हणता? काय चालुय वातावरण काय म्हणतं.
वातावरण छान आहे ना वातावरण इकडं पावसाचं.
हह पाऊस काही थांबत नाही.
पाऊस काही थांबत नाही.
हम्म.. सगळीकडेच त्रास होईल. पण ते अ इकडे एम. पी वगैरे तिकडे पाऊस नाही बरं का उज्जैनला वगैरे
नाही तिकडे शक्यतो पाऊस कमीच राहतो.
कारण की आम्ही गेलेलो होतो ना आत्ता पावसाचा काही पत्ताच नाही तिथं.
नाही तिकडं पाऊस कमी राहतो, म्हणून शेती पण कमी राहते. शेती भरपूर ये, पण करत नाही ते लोक.
हम्म,
तिकडं फक्त एकत भात आणि अं शक्यतो भात पण नाही एवढा. पण जास्त गहू करता.
नाही -नाही, एम. पी मध्ये ना दाळी करतात, मुगाची डाळ, मठाची डाळ एम. पी त जास्ती होते.
अ, हा उत्तर प्रदेशमध्ये यु. पी मध्ये ना यु. पी कडं म्हणजे आम्ही पण एकदा गेलेलो ना तं तिकडं गहू खूप होते, हरभरे, गहू अरे बापरे! म्हणजे नजर पुरत नाही, एवढे गव्हाचे वावर
नाही आता इकडचे लोकांनी अं नई का आम्ही विचारलं त्यांना काय लावलेलं आहेे त म्हणे मठाची डाळ आहे.
हो राहतात ना, म मग त्यांच्याकडे हे कडधान्यचं जास्त आसं
हो -हो.
हा कडधान्य
आणि आमच्याकडे ते हार्वेस्टरचे मशीन पण आहे ना त ते जातात ना, तिकडे डाळी वगैरे काढायला.
बरं, तुमच्या शेतीत काय करता तुम्ही?
मक्का लावलेला आहे.
हा ना.
हम्, काही टमाटे
भात नाही का आत्ता? भात नाही करत का?
नाही-नाही, नाही इकडं दिंडोरी साईडला नाही होत भात.
नाही.
हा, हं.
भात तिकडे घोटी साईड ला जास्ती होतो.
हं त्र्यंबकेश्वर इकडं.
हा थोडसं तिकडं पाऊसही भरपूर राहतो.
पानपडा भात शेतीत जास्त
हम्म,
नाही, जेवणं आन ते झालं का म.?
जेवण झालं, जेवण लवकर करून घेतो आम्ही, कारण हे पावसाचं वातावरण झालं का
हम,
लगेच लाईट जाते.
हा तेवढं आहे बाई, पाऊस म्हून देत लाईट जाणार, हं
लाईट गेली म्हणजे मग काय होतं, मग ज- जेवायला पण मुड राहात नाही माझा. भांडे घासायचे, आवरायचं म त्याच्यात येना टेन्शन येऊन जातं. म ते कसं सगळं आवरून बसलं ना म लाईट गेली बी त झोपेच्या टायमिंग पर्यंत असही झोपतोच ये आपण.
मग काय प्रॉब्लेम नाही वाटत.
तेच तर म्हंटलं, इकडे आमच्या आडे भरपुर पाऊस चालूये.
हो ना आता तर एवढा पाऊस आलाय ना आमच्या इकडं. आणि पाऊस आलाय तर त्याच्यात वातावरण एवढं थंड आहे.
पावसामध्ये आणि आमचं कसं झालं माहिती का आम्ही ते फिरून आलो ना. आम्ही डायरेक्ट उन्हाळ्यातून पावसाळ्यात आलो.
हा त्याने तब्येत बिघडायचं परत.
हा तिकडे पाऊस नाही आणि इकडे ऊन नाही. तिकडे खूप खूप पाऊस.
हा तुम्ही फिरायला गेला अस ट्रॅव्हल्स होती का घरचे होते?
नाही नाही त्या वी राहती.
हा हा.
वैगणारये.
हा म्हणजे असे जोडी-जोडी गेले होते का?
दर्शनाला गेलेलं होतं लेडीज-लेडीजच होत्या सगळ्या.
हो ना, कुठं-कुठं गेलं होत्या?
ओंकारेश्वर, सिंहोर, उज्जैन, कालभैरव.
हो ना सिओर प्ला पण गेला होता का?
हम्म शिव पुराण चालू आहे ना.
हो का मुकामी होत का शिवरला?
मुक्कामी होते कामही मी काही गेले नाही. मी आदल्या दिवशी रात्रीच्या वेळेस गेलो हो त्याशी चार-पाच वाजता.
हम् ह.
नऊ वाजेपर्यंत होतो तेव्हा संपलेली होती. नाही का. आम्ही दुसऱ्या दिवशी मम्मी ते गेले होते. ननी गेली प पाय जाम फिरून-फिरून आणते लोकं बाई तिथले याड्यासारखे नुसता. असं लुटत काय अनंता आणि
सिस्टमेटिक तर नाहीच नाही पण ते लोक घाबरत पण नाही बर का.
हा बाई कोणाल न आत
हा आणि आपल्याकड कस आहे मर्यादा आहे आपल्याकडे मान म र्यादा आहे मोठ माणूस आहे आपण एकादा म्हातारी जरी दिसलं तरी आपण काय म्हणतो बाबा तुम्ही पुढे चाला नाही तर तुम्हाला त्रास होईल.
तसे ते लोक नाही ते कोणीही असो डायरेक्ट माणूस की नाही म्हणजे त्या लोकांना आहे ना त्या लोक फक्त ज्या वेळेस आपल्या भागात येतील ना त्यावेेळेस मग त्यांचं बोलणं बा व्हायचं एकदम नमून.
हा मग त्यां ना फार मग तेव्हा माया खूप ते असं बोलत.
हम्म.
तेस तर. उज्जैनचं दर्शन खूप सुंदर झालं ओंकारेश्वरांचं तर
उज्जैनचं त्या मंदिराच काम झालं का? महाकालेश
हो मग, झालं तर केवढं भारी. किती मोठ आहे ते मध्ये पण.
होय दा.
हम्म. मि पण खूप लांबून दर्शन होतं.
हम्म, नाही लांबूनच होत नाही अजून एक मंदिर आहे बघा ना थोडस बाजूला येते ते लांबून होतं ते तर महाकालेश्वरच ते. अजून एक मंदिर आहे बघ बाजूला येते असं थोडस लांब येतु मी ते असं शंकर चा मूर्ती वगैरे त्या मंदिरात गेला होता ना? अशा मोठ-मोठ त्या‌ मूर्ती बघा, तिथंच गेला होता ना तुम्ही?
हा हा हा, बरोबर.
हा, त्याच्या वर एक मंदिर आहे, तिथं होता का? साईड ला आहे ते.
भारत मातेचं मंदिर आहे.
हो का?
हम्म.
हम्म ह म्हण छान आहे तीत पण.
हा, भारत मातेच्या ते.
हो ना. नाही, अजून कुठं काम चालू आहे म्हणे त्या मंदिराचं काम चालू आहे, असंच बोलायचं की तेव्हा.
नाही नाही तिथं तर असं काही नव्हतं.
होय ना?
मी गेलो होते, म असं काही नव्हत. आम्ही कधी आज सकाळी तर आलो.
होय ना?
हम्म त्याच्यानी झोप नाही. काही नाही ते गाडीत बसून-बसून ते पाय नुसत सुजले असे. ते वातावरण, काय सूट होत नाही आपल्याला तिकडचं.
सुटही होत नाही, आणि गाडीत बसून म्हटलं का सुज येणारच पायांला. हे पायालंय ना ते खाली, असं टेकवेल राहतात ना.
नाही ना होत, ते काहीच नाही.
आम तुम्ही असं झोपायला जागा नव्हती ना?
झोपाला गाडीत ना. नाही गाडीत मागे होतं बेड सारखं. पण मी पुढे बसलेली नवती बाई.
ना हा मागा एक बेडसारखं राहत पण मग त्याच्यात कोण-कोण झोपणार आहे. याला वाटल मग मी झोपाव, त्याला वाटलं मी झोपाव.
नंतर नाही म्हणायचं मग थोड्या थोड्या, वेळाने जायचं मग एक एक एक जण.
होय.
हम्म, पण ते पायनस शतो तंग झालं ते माच्या मोकळ सोडून-सोडून.
हम्म.
काय झालं येत्या वेळेला मी काही मागं घेलिच झोपायला वगैरे. मग दिवसभर ते तशीच बसलेले ना. तर ते असूनच त्या फुगले-फुगले झाले.
तुम्ही किती दिवस गेला होता?
आम्ही शनिवारी गेलेलो होतो, आम्ही आज आलो.
शनिवार म्हणजे आज बुधवारे ना? हो हा बरोबर चार दिवस चौथ्या दिवस तुम्ही घरी आला.
हां बरोबर.
हा जेवण पण चांगलं नाही राहत तिकडचं.
बाई ते जेवण एकदम डेंजर.
हम्म. जेवण म, मग आम्ही गेलो होतो ना एकदा आम्ही जेव्हा महाराष्ट्र बाउड्री सोडली ना तेव्हा आम्ही जेवण केलो होत.
हा ते बीजासनी घाट लागतो तेव्हा महाराष्ट्र बॉंड्री सुटून जाते.
हा म आम्ही बाउड्रीच्या बाहेर आल्यावर जेवण केलं होतं. तिकडं म्हणजे नुसते त्या लोकांचं जेवणतील.
हम्.
एवढं काही खास नव्हतं पण.
कसं आहे ना ते आपल्याला सवय नाही राहात त्याच्यामुळ म ते वेगळं वाटतं.
हा.
आपल्याला असं तिखट खायची सवय ते लोकांचं तसं नाही.
आपल्या आपल्या महाराष्ट्रात जसं म्हणजे असं जेवण वगैरे सगळं व्यवस्थि त असं कुठंच नाही नाशिक जिल्ह्यासारखंच कुठंच नाही‌.
तेच न कुठं म्हणजे कुठंच नाही नाशिक जिल्ह्यासारखं.
ह प्रत्येक गोष्ट अवेलेबल राहते प्रत्येक गोष्ट एकदम चांगले राहते अस.
हम्म.
तसं दुसरीकडं दुसऱ्या एरियामध्ये गेला
नाही ना ते लोके असे आहे. अ कोऑपरे-कोऑपरेट नाही करत आपल्याला नाही का एखाद दोर म्हणजे चांगलय. पण मग आम्हाला जेवढे भेटले ना त्याच्यातले भरपूर लोकांनी चांगले हेल्प वगैरे केले. पण ते त्यांच्या त्यांच्यामध्येच आम्ही बोलवलेलं मग कसं काय? तुम्ही दुसरा रुंम घेणार वगैरे असं.
हा असा वाद होता बर का त्यांचे आणि मग त्याच्यात दुसरा माणूस घाबरून जात ना.
हम्.
एक तर ते लोक आहे ना त्या लोकांना अकल कमी आहे. खूप डेंजर खूप
हा अजिबात असं समजत नाही त्यांना.
समजतही नाही त्यांच त्यांच्यामध्येच वाद घालत आणि मग ते दुसरा माणूस घाबरून जातं.
लेडीज असल्या म्हणजे घर ब्राईट ना मी कॉल करते एक हा. हो मी करते हा हो.
हो हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही.